हॅलो!
हां नमस्ते मॅडम.
हा नमस्ते, नमस्ते आपण कुठून बोलताय मॅडम?
आम्ही निप्पाणी हुन बोलतो मॅडम, निप्पाणी निप्पाणी.
निप्पाणी हे कुठे आलं, नाशिक कर्नाटक मध्ये अच्छा ओके ओके ओके. अच्छा... म्हणजे तुम्ही कर्नाटकच्या आहात का? हा.. पण म्हणजे खुद्द करनाटक कि असं म.. मराठी तुम्हाला स्पष्ट येते म्हणून मी विचारलं.
कर्नाटक माझं माहेर ज.. जमकंडी आम्हाला इथ निबाणीमध्ये दिलेय आमचं पुर्ण कन्ड माझं शिक्षण सगळं कन्नड झालंय. ह्..
ओ. के. म्हणजे तुम्हाला कर्नाटक भाषा पण येत असेल की?
येते.. येते.. ह्...
मग मराठी पण तुम्ही खूप छान बोलता.
हो.. य आमच्या घरी इथ सासरी मराठीच बोलतात ना कन्डा येत नाही इकडं. ते कर्नाटकात आहे आमचं गाव तरी पण सगळी क मराठी बोलतात.
अच्छा.. अच्छा.. अच्छा.. हा... ठीक आहे छान, मी मुंबईहून बोलतेय. अ.. माझं नाव आहे ऋतुजा सावंत. आपलं नाव काय बोलात कोष्टी ओ. के. ओ.
कोष्टी... हम्.. काय म्हणतेत, कधी तुम्ही जॉईन झालंय?
मी झाल्या आत्ताच झालं म्हणजे एक, एक आठवडा झाला असेल मला.. जॉईन ह्... पण माझे पाच कॉल झाले ऑलरेडी परत पाच कॉल मला अ.. आले तसे, पण मला कामा व्हय.. मला कसं जमत नाही.. कॉल वगैरे हे करायला कारण घरी येऊनच मला नऊ वाजतात. त्यामुळे नंतर मग घरातली कामं वगैरे असतात, हा जॉबला आहे.
हा.. आ..
तुम्ही कुठे अ.. जॉब करता कि घरी असता तुम्ही?
नाही.. मी घरीच असते कपडे शिवते मी. हा.. हा.. हा.. हो. य. होय मधी मी पण ऐनजीओ मध्यी काम केले ग्रामपंचायत मध्ये काम केले, आता सध्या घरी असतेय. ह्...
हा.. पण घरात हे ब.. राहून म्हणजे शिवण का.. शिव.. शिवाय शिव.. शि.. शिवण्याला पण म.. म्हणजे भरपूर महत्त्व है. ऐक्चुली बाहेर पण.. हो, एक आम्हाला इथे टेलर्स मि.. मिळत नाहीत. कि.. बाबा काय शिवायचं एक असेल काय असेल तर आणि आपण आपल्याला स्वतःला पण शिवायला तेवढं येत नाही. आणि शिवायला येत असलं तरी वेळ नाही, ह्... हा.. मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे खरं तुमचं कौतुक आहे तुम्ही घरात राहून पण असं म्हणजे काहीतरी करता.
या... अ.. ह्..
कारण आता शिवण शिवणामध्ये पण भरपूर काय काय प्रका खर आले ना.. व्हरायटीज खूप आलेत किंवा आता बगा पहिले कसे साधे ब्लाऊजज घालायचे, आता त्याच्याहून थोडस फॅशनेबल झालं, मध्ये बघा शॉर्ट हॅन्डचे आलेले आता परत ह्यांचे आले, हा.. कटोरी आले, परत ते प्रिन्सेस आले. हो.. तुम्हाला आता त्याचे प्रकार तर माहतच असतील. पण आता त्याच्यामध्ये हा.. हो.. ना.. आम्हाला म्हणजे मी.. मी कस बघून फक्त हे करते हा बाबा असं चांगला वाटतं तसं चांगलं वाटतं पण आपल्याला नावं कुठे होती पण छान आहे, छान आहे तुम्ही करताय ते खूप चांगलं आहे. कारण कसं आहे, की बाहेर जाऊन पण आपल्याला म्हणजे आम्हाला जेवढी माहिती हाय तेवढी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहे. असं मी म्हणेन, त्याच्यामध्ये कारण कपडा कुठला आहे कुणत्याला कुठलं स्टीच. कराव लागत किंवा काय, ते तुम्हाला म्हणजे भरपूर चांगल्या प्रकारे. आणि हा, त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही रेट्स. हा.
शाळेच युनिफॉर्मस शिवते, हा. शाळेचे युनिफॉर्म, मुलांचे शर्ट चड्डी, पिनाको असत ते.
हा हा हा मग तुमच्याकडे एक. एकत्र हे येतं का म्हणजे, लॉर्ड्स न तुम्हाला ऑर्डर वगैरे देतात का? शाळेतून.
तस काही नाही मुलं, शाळेत कसं आमचं इथे कर्नाटकात कपडे देतात ना. मुला सनी, नाही मग ते मुलंच घेऊन येतेत आमच्याकडे शिवायला. ते हा कापड देतेत, ह कट पीस करून कापड देतेत मुलांना.
ओके म्हणजे तेवढंच साईज ह हा हां. मग छान आहे ते, ऍक्च्युली तुम्ही जर त्याच पब्लिसिटी केलात ना. तर खूप चांगलं होईल, तुमच्यासाठी. म्हणजे असं इंस्टाग्राम वरती हा. इंस्टाग्रामवरती टाकला? हा मग तेच ना. ती शाळा पण तुम्हाला कदाचित.